हॅलो
हां बोल
तेच चालू होता त्यांचा कॉल
हम्म हम्म हम्म तेच म्हणलं असं का? अच्छा
ते म्हंटली मला तर ती म्हंटली दहा मिनिटानंतर मग करते मी असं काही काय तरी बोलली.
हम्म हम्म हम्म झाले मग आपले तरी होतील पुरण.
हा तेच
आ मग बाकी अग मी फोन नाही केला कराव म्हणट पण लक्षात आपल्या गेट टुगेदर वाल्यांना
नाही मला समज ऐकून आलं
गेट टुगेदरवाल्याला मला घ्यायला आलत त्याला.
हा हा हा हा हा केलेला का कॉल तू?
नाही ना तो म्हंटलेला जाशील तेव्हा ब ये घरी फोन कर मला मी एवढं गडबडीत गडबड होती का त्याच्या जमल्याच नाही फोन करायला. ह आता त्याला फोन केल्यावर म्हणाल काय तू सांगितलं पण नाही.
तर का थँक्स आल्याबद्दल वगैरे असं तसं तर म्हंटलं हा ठीक आहे म्हंटलं मला पण चांगलं वाटलं.
हा हा हा
अ तो होता त्याच्यानंतर म्हणजे सगळेजणच होती मुली पण सगळ्या चांगल्या म्हणजे व्यवस्थित अशा हे करत होत्या बोलत होत्या.
हम्म हम्म
असं परक असं वाटलं नाही ग म्हणजे एवढ्या वर्षानंतर गेल्यानंतर तर असं मला आधी वाटलेलं काम म्हणजे मला एकट एकटं राहायला लागेल तर किंवा आपण कसं मिक्स व्हायचं त्यांच्यामध्ये,, त्यांच त्यांच आधीपासूनच चालू आहे. बोलणं वगैरे.
हा,
तर म्हटलं आता कसं जायचं. पण एवढं म्हणजे छान वाटलं, आणि सरांना पण एवढं, भाऊक झालेले ना सर. त्यांना बोलायला एवढं,, म्हणजेऽ बोलत होते ना त्यांना हा,, थांबा, नाश्ता करून घ्या सांगायला लागत होत. ते बोलायचे नाही, मला बोलू दे.
हो,, काय, आणि त्या मॅडम.
छान वाटलं असं, शाळेत असल्यासारखंच वाटलं, म्हणजे त्यावेळेस कस शाळेत असयचं.
हा हा, हा,
आणि मग ते आपल्याला काहीतरी शिकवताय.
अच्छा,
अ तसच असं वाटायचं.
हम्म,
अ त्यांनी त्यांच्या मुलांच वगैरे सांगितलं, शिक्षण कुठं घेतलं, कसे आहेत आता. अं, पुण्यालाच आहेत वाटतं, इंजिनियर झालेत, आयटी इंजिनियर वगैरे, असे. तिन्ही मुलं, इंजिनियर झालेत.
मुलंच आहेत काय सगळी.
आय टी आणि हे, हे आहे काय ग, म्हणजे वेगळं आहे का?
काय?
आय टी आणि कम्प्युटर सायनऽ
हो हो, हो, आहे, आय टी म्हणजे कम्प्युटर रिलेटेडच आहे. पण तुला फरक सांगू का कसा? अं,, कं्प्युटर सायन्सवाले कसे असतात?
हा,
म्हणजे त्यांना, जे शिक्षण असतं का, ते नर्सरीपासून धरऽ बेसीक,, म्हणजे अगदी नर्सरी ज्युनियर, स्टेप बाय स्टेप आणि आयऽ टी वाले त ना, त्यांना डायरेक्ट बोर्डच्या एक्जाम सारखऽ म्हणजे ते मुलं, काही काही असे वय कमी असत, पण आऽ ती हुशारकी मुळे बघ, कमी वयात दहावी झाली, मग डायरेक्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे त्यांना कुठलाही अभ्यासक्रम इझी जातो.
तसं आय टी वाल्यांना ना डायरेक्ट डायरेक्ट हाय लेव्हलचं शिक्षण असतं
हा तेच म्हणाले का सगळं तिन्ही मुलं माझी आई आहेत आणि त्यांनी ना म्हणजे त्यांना आता लाख लाख रुप व पार आहेत म्हणजे व्यवस्थ अ सग चांगली तर ते असे गाईड करत हो हो का, तुम्ही आसे साईड निवडा, म्हणजे आयटी साईडलाच जायला. हवंय असं, त्यांनी त्यांच्या लान म्हणजे त्यांच्या नोकरीची पण हे सांगितली,
हा, खूप हाय लेवलच शिकऽ श्ष, आय टी म्हणजे टॉप लेवलचाच, सगळ्यात टॉप. पुअर, आणि जे सी एस वाले आहेत का ते बेसिक पासून चढत जातात.
हा हा, हा, आलं लक्षात, म्हणजे ना, ह इथे पण आपलं, ह्या साईडलाऽ पण होत ना ग, सायन्स कॉलेजला मुलं जायची बघ ना, बसनी. अ तर ते पण बीसीएस बीसीएस असं असायचं
हो.
कारण माझ्या भावाने घेत
ते साध ते अह आता बघ आपल्या ह्याच्यात तीन असतात जसं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. तर आपण ह्यात हेि तीन फिल्ड मध्ये टॉपमोस्ट कोण आहे? सायन्स. आर्ट्स सगळ्यात कमी धरतात खालची लेवल तस आय टी क्षेत्र त्रामध्ये सी ए वगैरे एकदम खाली आणि आय टी एकदम टॉपला
हा अच्छा तेच ते सांगत होत ते ना आणि काय झालंय माहिती आहे का आता म्हणजे ह्यांच्या माझ्या मिस्टरांच्या बहिणी मानलेली बहीण आहे ना ते त्यांच्या मुलींनी पण घेतलंय अह अह सायन्सच आपलं हे कॉम्प्युटर कॉम्प्युटर आय टी असं काहीतरी म्हणाली ती
हम्म.
अ तर म्हंटलं काय माहिती काय म्हणजे नक्की काय कळत नाही ग
काही काळात नाही ग. जे डबल ई जे एक्झाम असतात का त्या बघ ऑल इंडिया फक्त लाखोनी मुलं असतात पण त्यांचे सीट फक्त दहा हजार अवेलेबल असतात म्हणून त्यांचा रिझल्ट हाय लागतो.
अच्छा.
त्या आय टी ला नंबर लाव लावण्यासाठी बघ ना तू ऑल इंडिया फक्त दहा हजार सीट असतात आणि त्याला वीस पंचवीस लाखाच्या वर विद्यार्थी ते एक एक्झाम देत असतात एवढं कॉम्पिटिशन आहे. पण त्यांना पगार पण तशाच असतात ग आता माझं धीररांचां पण लागलं आहे ना हो पण तिचा नंबर नाही लागला मग आम्ही तीच साईड घेतली पण आता असं आपलं साधं इंजिनिअरिंग कंप्युटरमध्येच
हा हा हा.
आय टी लाच ती जॉबला लागणार पण पेमेंटची सुरुवात अशी हळूहळू होणार तस हे आय टी जर डिग्री आप आपल्याला शिक्का बसला की डायरेक्ट कोटीच्या घरातच पॅकेज असतं
हा हा.
असं आहे ते.
त्यावेेळेस आपण पण चांगलं असं काहीतरी करायला हवं होतं
हा ना आता बसलो आपण
आपण बसलो आर्टस कॉमर्स साईड अकरावी बारावी ठीक आहे पण नंतर कॉलेज काहीतरी कोर्स करायला हवे होते ग
एक्स्ट्रा असं काही केलंच नाही आपण.
हा तुम्ही केलेलं तरी ये डी एम एल टी वगैरे
हा ना पण आमच्या तिघींनी पण त्याच्यात करिअर नाही केलं
हा पण मी तर काहीच नाही मला आता हे माझे मिस्टर तर एवढे बोलतात तुला किती चान्स होतात
हम्म हम्म हम्म
म्हणजे हे काय ते आपलं शेतकी शाळा किती जवळ होती
हा हा हा त्याला खूप छान होतं ऑप्शन ते
हा आणि त्यावेेळेस होत्या नोकऱ्या अ
मग गव्हर्मेंटच्याच डायरेक्ट असं अधिकारी वगैरेच होय
मी तर त्या शेतकी शाळा आहे ना तिथे जाऊन आले फॉर्म घेऊन माझ्यासाठी नाही मैत्रिणीसाठी हा आणि स्वतःसाठी नाही घेतला म्हणजे तेव्हा त्यावेेळेस काय असं कोण गाईड करायला पण नव्हतं ग का हे करा हे चांगलं आहे आपल्या मनाने जे काय वाटत होत ते करत होतो
हम हम् हम्
असं झालं बघते हा किती मिनिटं झालीत त तो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतोय का
हा येतं अगं डॉली चालता फोन तिला म्हंटलं बाई आमचे कॉल चालू आहेत
हो काय
आहाा
तेच मी म्हंटलं मधीतच आवाज बंद झाला
हमम
तर काय झालं
आता ह्या जागे झाल्यात हो
हो ना नाही पण तिला आधीपासूनच आलेले आहे ग ति ग्रुप मेसेज टाकत होती ती कोणा आहे का पण तर मी मी हेच नव्हतं केलं बघितलंच नव्हतं मी ते दुसरं करत होते आणि म्हंटलं बघू तर नंतर करून राहूनच गेलेलं माझ्याकडून नशब मी आता बघून घेतलं म्हंटलं एकदा ट्राय तर करते
हम्म हम्म अच्छा हमम
मग ती पण होऊन जाईल ना ह्याचा कंटाळा आला का ते करायचं थोडस
हो तर काय हम्म
थांबा
किती वेळ झाला
माझा फोन एवढा हँग होतोय ना तर त्याचं काय होते माहितीय का मला मी काहीच टाईप टच नाही केलं तरी पण कुठत पण जाते आतमध्ये घुसत
हो काय नाही नऊ मिनिट झालेत ह नऊ मिेनटल
हो पायाला आहे ना अगो नुसत्या मुंग्या येतात कधी कधी
हो का
हा
होत काय ग बी ट्वेल्व ची कमतर का
हा तू मध्ये मला काहीतरी एक सांगितलेलंस बघ ना एक
आहे मग
हाबी ट्वेल्व चे इंजेक्शन गोळ्या नाही तर मग रोज कडधान्य मुगाले मोडाले जायचे
हा म्हणजे कडधान्य असे नसतात जास्त मुगाची डाळ वगैरे
आणि हे ग अ काय ग खायचं त्याला ओमेगा पण त्याच्यातून भेट आपले ओट्स मसाला ओट ्स वगैरे अक्रोड ते खायचं जास्त
चांगलं नाही लागत ग ओट्स एकदा दोनदा आणून बघितलेत मी
पण काय करयच तब्येतीसाठी आता मसाला आणायचे गोड पण भेटतात त्याच्यात खीर सारखे आपली